फोन ठीवला.
लागला तोपर्यंत लागला, नंतररुन बंद झाला की बंद झाला
आता चालूच ठेव रा. हा रात्रभर चालूच ठेवते.
डोकं दुखतंय माय.
ऐकले काय म्हणते.
मायलेकी डोकं दुखतंय माझ.
डोकं दुखू राहिला त्यांचवल.
तू तर काही येत नाही दाबून द्यायला.
जाते काय डोकं दाबून दे. त्यांचं घर हाय ना अ दुगाव हाय ना? दुगावलाय. हंहंह, मला नाही जाता येनार म्हणते.
मला नको सांगू आता तू फोनवर बोलती सारख सारख माझ डोक दुखायला लागल. येऊन माझ डोक दाबून दे.
जाती का डोक दाबून द्यायला. डोक दाबून द्यायला जाती का? डोक्याची केसच ठेवणार नाही मग ती. सारखे डोक कंगवा घेते आणि सारख आधीच डोक्याला टकल पडायची पाळी आली मला.
हंह
हा
हम्म
जेवण झाल का नाही?
जेवण, झालं बाई.
आं
झाल जेवण. जेवण इतक्या उशिऱ्याने, झालं जेवण पोर लवकर आले होते ना आज
हा, हा
पोर उशीरा आले की मग उशीर होते.
त्याच टाईमवर सुटत आसन शाळा.
साडेबाराला उठ सुटते आज नाहीता अडीचला सुटते.
हा माझी टिचर हॆ. ते काय बोलू राहिलो, ते फोटो हा, का कामवाले माणसं आले का?
काम दुसरीकळं चालू आहे, तर थांबून घेत
हे लोक आशेच करत्यात दोन, दोन काम धरीतेन एकही नाय क
दोन, तीन दिवस थांमा, दोन तीन दिवस, आता आठ दहा दिवस झाले तरी पण त्याचे दोन तीन दिवस सरत नाही.
तेच म्हटलं, आता आठ दहा दिवस झाले, तरी त्याचे दोन तीन दिवस सरत नाही.
हो जेवण करून घेतलं, आता लिहायला बसनं जीवार आलं, आळस येऊन राहिला.
झोप येते लगेच.
हा, ना
अ, किती वाजता, ऑडिट पण लगेच करू राहिल का त्याच?
नाही ऑडिट नाही करून राहिली, त्या बायका लिखाणाचेच पैसे देतील, ऑडिटचे पैसे थोडी देतील ते.
त्यांना विचारून घ्यायच ना तसं मग तुमच्याकडं डबल येईल, म डबल तेच होतय.
करू दे, आता पहिले हे तर करून घेऊ दे. हे तर, क्लिअर करून घेऊ दे.
ती तीच बाईक आहे काहो?
कोणती?
ती, देवरगावची ती?
हम्म
आता तेीच क करते का गटांच?
हम्म, ती बाई अन तो एक माणूस आहे. पंढरी, पंढरी
याच्यावर काय आलय, यू आय डी हॅ सेंट अ टेम्प्रवारी ओटीपी टू युअर मोबाईल इंडिंग मोबाईल नंबर सांगायचा डबल
हम्, आता कसंल पण ते आता कॉल चालू आहे ना?
अडा सा वर्ण किंवा त्यापेक्षा अधिक मोठा घराळ सध्या एक पर न वापरत आहे. आ
कशावर करतील?
ते याच्यावरच नाय लोक अजुन म, ते मोबाईल नंबरच टाकायचा त्यानंतर म्हणजे आधी आधार कार्डच टाकलं मग आता मोबाईल नंबर टाकायचा ना असं म्हणते
हा
नाही हो ‌ ओटीपी गेला का काय
सांग की ओटीपी राहतो
गप ग तू चालले मी
ओटिपी
ह
गप्प बस ग डोळ्यात जाईल र ओटीपीच गेलाय वाटत ओटीपी
हम्म
साई तो येई ना आता क्लासला जायसाठी
आ
क्लासला जायला ग पोरगा तो घ्यायला येते ना त्याला
हम् हम
क्लास आहे ना साईवचा
हा हा
तुमच आवरलं वाटतं सगळं मायलेकींचं मायलेकींचं सगळं आवरलं वाटतं
हा मग ते आज तुला कपडे धुवायला भांडे धुवायला मी थांबते घरी मार खालाय नाही आत मार खालाय आज मार
हा का
मोबाईल साठी मार खाल्लाय तेनी लय काय नको विचरू व्हय तिकडं
हा निघूते तेवढे केस
हम्म
जाऊदे तुटूदे काय राहिलं टकलच झाली तुम्ही काय लावता व डोक्याला
आशी बोलती का अशी बोलती का
हा तुम्ही काय लाविता म्हटलं डोक्याला
काहीच नाही लावती
तेल नाही लावती लय केस गळू राहिले व
विटामिन ई च कॅप्सूल लावायचं तेलात नाही विटमिन ई चं ते कॅप्सुल लावायच तेलात टाकून
म्हणजे अ ती बट कला मध्ये भेटते कधी कॅप्सर
मेडिकलूवर विट हिरव्या कलरचे कॅपसु हिरव्या कलरचे कॅप्सुल राहतल
हा का तुम्ही तेचला येत का
हम्म
जसे जाण होत कसे
हा नवीन केस पण येतात टाकलं पडलं असलं तर दाद बी होत-
टकल दोन साट टकली
हसालेेतो पाली
हह
ह सलेयेतयतीला
हा मधलेला ह ना टाकली
काय लावून ठेवलं ते -
कोड
नाही ते खोबऱ्याच्या त्याला ते विटॅमिन कॅप्सल टाकून घेतलं ना ते मिक्स करून त्या लावलं की बि चांगले राहत
रोज लावायचं क तेडक आठवण दन त्यां
हम्
पाहायला लागल विचारून बाई लई कस कळू राहिला लई
मेडिकल वरच भेटतते विटॅमिन ईचं कप्सल
ए बाई पहिले दोन वेड्या होते तेच बरे होते-
ह हार
आ आता ेण्या नाही ते वेशि पट्ट झाली तरी मी कसं वरतीच होईल कधीच खाच उडत नाही-
हा अनकेत आहेच
ते लागल तेवढे मोठ ठे पण पातळ ला काहीचट पातळची माहि
अच
मला चांगलं फटके देत अजून येल चांगलं अजून पटके ते म्हटलं
हाले मार खालाच- तू ना डोकच हक्-
झोपून घ्याेतो कि मायले के आता
हा
झोपून घ्या म्हणलं दोघी मायरे की
झो पता येत नाही दुपटतगच दुप करचे-
हा टक्कलच दे करून-
प उलट्या द बा
उलट-पलट कसं ही कर.
आ?
असं तस सगळंच पटाकारे कर म्हण.
झाल दहा मिनटं. दहा मिनट- दहा मिनटं.